हो हा बोल ना झालं.
हो.
बोल की हॅलो.
ह हॅलो. हॅलो,
बोल ना.
कुठे आहेस रे आवाज ये ना तुझं हा हॅलो.
हॅलो याला कावाल.
काय करायल कॉम्प्युटर वर.
अरे आज म का ना. फुटबॉलची.
फुटबलची.
फायनल.
हा हा ते बघलेचय कोणाकणा.
मग त्याच जा अर्जेंटिना आणि स्पेन आहे.
अर्जेंटिना आणि स्पेन अर्जेंटिना मधून मेस्ती आहे का.
हो अर्जेंटिनामध्ये मेशी आहे आणि हो आणि फायनल. वर्ल्ड कप तर फायनल आहे फिफा वर्ल्ड कप.
हम्म ह्.
ते चचे बघितला बक्षीस किती जा असते.
बक् काय कय नि. तुझी क कुठली त का.
माझी नॉवी उद पडली परे.
रोनाल्डो की.
नवं नवं तो अनेकटा होता बघ जांभडा केसवाला होता.
ह्.
पोर्तुगल यामध्ये रोनाल्डो पोर्तुगलमध्ये. मला मेसी ढ आवडत नाही खास् खरं. आज रात्री फानल आहे झाला तू वर्ल्ड कपची र. जरा बघले की कसं काय काय ख्यायच्यात कुठं गेलं. ह मग ते याप घालो आहे फि्री म ते कुठे भेटते काय. एक मितताने लिंक पाड.
त ब ना दी कर.
ली नंबर लाईव्ह स्ट्रीममध्ये का माहिती नाही.
ह ते पण असं काय. घ आ पाऊस द आलजी ला.
हल आहे.
हन काल क सग.
तरू लगे आवा तर ललस ना.
ह तर स. ते जीता जी बतरे. म्हंटल जरा कायत शिकू. ह गीट आणि गीट पोडवी ठारी आहे बघ तुझ. हा ते कोड बी ठरलेय ना म त्याचा व्हिडिओ जरा बघल तो.
हं.
पुढवी तारीख ते चांगलं शिकवत रे ऑनलाईन म.
होय ते चांगलं शिकवते त चांगलं शिकवते ते.
ते आता सहा दिवस झालं सहा सात दिवस अगोदरच त्याने व्हिडिओ टाकलाय गिटपचा.
शेच बघालता हम्म.
मणग तो ल येतेच.
लेटेस्ट आहे म्हणून तेचा बघाल तो. ते श्रद्धा खापराचा पण हा व्हिडिओ खरे ते जुना आहे दोन वर्ष जुना आहे. म्हणून ते बघाय नाही त्यात लेटेस्ट काय नसणार म्हणून हे ज बघाल तो. ह लेटेस्ट सोडलाय व्हिडिओ.
ते हे तरच भारी वाटते रे कोणी ह तर भारी वाटते.
हव कोडवी थारीच भारी वाटते चांगलं शिक. त रे जरा कॉमेडी पणते. रिलेशन पण चांगलं करते ना म्हणून तुझ भारी वाटते.
हम् म एवढं खास वाटा नाही त्याचं.
हम् ते श्रद्धा खापरा्याच मी अगोदर बघत होत कोण?
हम्म.
ते पण चांगले चिकल तस ते पण काय असत. सगळीच चांगली शल अस.
अला बहिे आणि ते व्हॉट्सअ.
आणि काय रात्री झालं.
हमं.
हॅलो.
माझं काय हॅलो.
हा जु का लिहन झालं की नाही.
आवाय याले का आहे.
हा हा याल यालय.
माझं. अ माझ ते होतं ना माग तर राहिलेलं ना ते सनं पाटोला.
हा हा. बाती.
आता मी हच्या माझ्या हच्या पुुढचं सगळं लिहिलेलंच आहे रे.
हम्म.
मग डायरेक्ट नवीन वे मध्ये जेतणेच.
हम्म.
पाला.
ते कॉलेजमध्येध्ये प्रोजेक्ट सांगितले आहेत बघ? कुठली पण लँग्वेज युज करून बनवलं तर चालते ना.
लँगो लँगवे मी कुठलं पण युज करायचे म बनवायं.
हे म्हंटलो कुठलं पण युज करूया आपण सग. आपल्याला येते ते युज करायचं. ता ब नाही बघच खाय.
हम्म कुठलं पणच गेला चालते त्याला कश नाही.
जस नुसतं ते चांगलं बनवून द्यायचं काय तर विचार चालू आहे बघूया. कोडिंग वडिंग जरा चांगलं कराय पाहिजे जरा चार जी पीटीने घ्यायचं खोड. जरा स्वतः लिहायचं काय ते आायचं ना सुूटिंग कराय पाहिजे डाटा बेस. शिकाय पाहिजे जरा चांगल्या पद्धती हम्.
कुठल्या अटॅच करायचं.
आपण बघ कसा म्हणून गीटप का गिटप वरून कोड घ्यायला पाहिजे रे. कारण सगळी तसच करतात गिटावर न घेतात आणि असं अस ऍड करून बनवतात. म्हणून जरा गिटप बघाल तो कस शिकत कसं काय असत ते शिकाल तू जरा. कारण जिथब सगळ्यांसाठी कोड असते ना.
होय.
जटबर सगळी कुढं असते आताण. नाही भारीया पाकी.
गेटपर आहेतहीत.
हम् हम.
गिटपवर सगळं वडा फक्तो चालवा आहे पाहिजे गिटप गिटप चालू आहे पणे वापराय येत नाही.
तेच म्हणून तेच बघालतो आता बघ बहुतेक हो. झालं तर काम सोडणार ते जरा. शिकायचं जरा बघूया. उ का नाही.
असं.
चांगलं पजें अभ्यास करायचा जॉब बघय तर लिंकड लाईन वर बघितलं. सगळी काय काय करायल्यात मर्दा आपणच काय करना
सगळी अरे लई जण टाकल्यात लिंक लिंकडगं काय काय केलेलं सगळं टाकत्यात. कुठले आपण अरे कुठले एक कोर्स नाही मर्दा केलेलं कोर्स केल्याल ते टाकत्यात मिळाल्यालं
आपल्याला तर आपल्याला पण काहीतरी कराय पाहिजे.
रँकिंगचे प्रोफाईल वाढवायला एकच वर्षी हे एक वर्ष व्हायच्या आधी आपल्याला थोडं टाकाय येतील थोडं लिंकिंग वर टाकाय पाहिजे.
हम् हा तेच ते
वर्षात केवढं होतय तेवढं आपल्या लिंकिंगवर टाकाय पाहिजे ते
हा सगळं इंटर्नशिपच सगळं सगळं आणि प्रोजेक्ट बीजेक्ट सगळं टाकाय पाहिजे म्हणून म्हणालतो दोन प्रोजेक्ट करूया. एक प्रोजेक्टन काय होणार नाही.
हम् कुठलं ईल चांगलं वाटलं ते गावात
म्हणजे आपल्याला कस तर वाटणार एक प्रोजेक्ट केला की म्हणजे दोन तीन असलं की जरा चांगलं वाटतय ना. समोरच काय विचारलं तर बोलाय येतय आपल्याला बी आम्ही हे हे केलंय. असं असं केलंय.
ते तर आहे.
मग त्यांना पण आपल्याला सांगाय येतंय.
त्यांना सांगायला येतय लई काय केलं काय डोकं द्यायला पाहिजे दाबून
गप बाबा डोकं लावाय पाहिजे अ
आणि दुसऱ्याना पण जरा एम सी ए बघूया करायचं असेल तर करूया नाही तर बघूया काय ते.
एम. सी. ए. च होय
तेवढंच तिथून जर लागलं तर वीस हजार पर्यंत पण लागलं की नाही तर चांगलं होतंय रे तेवढंच मग एमसीए मध्ये एक्सटर्नल होऊ शकलं तर झालं की नुसता पेपर द्यायला जाण्याचं होय की नाही. नाहीतर एक वर्ष
एक वर्ष काय म्हणालास तू आता एक वर्ष
जॉब लागल तरी ते गॅप ठेवायचं रे म्हंटलो आणि जॉब करायच एक वर्ष मग त्यानंतर एमसीए करायच असं पण करू शकतो ना आपण तसं पण चांगलं आहे. मग त्यानंतर एम. सी. ए. केल्यानंतर अजून जरा आपला पॅकेज पण वाढू शकतंय एक्सपिरियनस पण येत्यात आपल्याकडं आणि कॉन्फिडन्स पण येतंय रे असं मग ते आपल्याला आपल्यासाठीच चांगलं होतयं मग आपण निवांत करू शकतोय.
निवांत तर
पुढं आपल्याला सोपं होणार
अवघड आहे
टीसीएस सारखी कंपनी मग एकदमच सगळ्यांनाच काढतात. नवीन नवीन स्कील शिकाय पाहिजे त्यासाठी मार्केटमध्ये डेट रावायला पाहिजे नाही तर लगेच ते तेच ते जीमेल वर बघाला पाहिजे. रेझुमीच ऑप्शन आलाय की नाही ते बघाय पाहिज तरण रेझ्युूम अपलोड करायला पाहिजे ना. सोमीन बनवली नाहीत रेजु मी मला पाठवलेला चांगलं होत सोड.
कोन का
ब लोक सिलेक्ट करत नाही तर मी मित्राला विचारतो असल बनवालं कसलं आहे ते? अच्छा लिंक टेन वर त्यांना फॉलो केल्या आल्यातर मग. काय नाही अजून म चाहा, नाष्टा झाला की नाही?
चाहा, नाष्टा वडे खात होते हो.
नागपूरला
काय ग अह
वडकम मग लाईव यावर आपल्या जीवाट तर या कुठं येत नाहीत आहे.
नाही येत.
नाही.
तु भरणार आहेस काय?
नाही, नाही मी मला आवडत नाही म क्रिकेट बघत नाही फुटबॉल कुठला बघतोय भावा.
अरे मला पण आवडत नव्हं ते ब्लू ला बोगलो जरा भारी वाटलो रे.
कोणा च?
ब्ल्यू लॉक बघितलास ना, ब्ल्यू लॉक बघितलास ना.
बघितल मी हा, हा, तो भारी आहे. ब्लु भारी आहे.
अ त्याच्यामुळे जरा अस भारी वाट म्हटलं ते मला इंटरेस्ट आणि कस फायनल पण आले ना या टाईमिंगलाच बघितल.
हा..
मध्ये दोन आलेले मग जरा बघुया म्हटलं का आता तर फाटून ठेव जो आधीमधी बघू वाटलं तर बघ आयुष्य आताच अनेक गावले दोन वेबसाईट आहेत.
जरा काय शिकायला पण आपल्याला भेटतेरे त्याचा जर आपल्याला शिक
त्यांच्याकडे काय पैसा अस दोन रुपया.
काय झाल.
काय. त्या कारते.
डिझाइन असलना डीझाइन.
ह हम्म.
सांगितलो का मी.
काय.